आता एवढंचकॉल या
हो एवढा एकच कॉल ये आता
तोच राहिला तो पाहिले पाय होईल तरेल
हम्म आता एकच राहिलांन त्याच्यामुळे म्हणलं एवढा एक करून घ्या पाहूं मग बाकीचं
आता पर काय म्ह वात त्या सांगता माणं आले की मण स्वतं घेऊन देऊता आहे ना? ब एवढ कपडे आणून देत यार आणून गेले गे आ म्हणलेस गले, पकड आण ते सांगले मी घरी नव्हते, म्हणूनस आणि पोराजवळच कपडे म्हणे पानी मग मला विश्वास बसेना म्हने कपडे वापस कसकाय हिचे पोरा जवळ बुऊ गेल ते तस का नाही. आता गर्दीली प मग त्या नाही कपड्या घेऊन गेल मग याशिवालाुचे आले आपल्याला माहितच नाही का ते म्हणले मी म सांगत नाही आहे. बघती काय आपल्याला
आहे माणूस दी आहे गं मा सांगा तुला काय पाहिल हेच म्हणण आपली माणसं दुसऱ्यांच्या ताब्यात गेली असं झालं ते बोललेच नाही ते गे नाही गं
होरे काका
आहं
आमिर खानचं तिसरं लग्न झालं ना आता. याच गट शेती जण का होते, त्याचे ना त्याची बाईको होती किरण बेदी.
म्हणजे आपलेच भाऊ नाही. ते दिघत नाही गेले असते, छोट पण दि निघत नाही छोटोशी काय होणार हा बरं पण गो लो म्हणल्यात कुठं जरी नाही जर पाहिलं राहिलं असत दोघर वापू लाे तु गेला बु हा म्हणजेत येल तर त्याला पाहिलं होतं ना नाय नाय बुक म्हणुन बहीण भावाला चा काय इथे करतोय माणूस म्हणला ग माग माग ते नसे ते काड्या करणारे आपलेच राहत्यात भांड घे झाले तुमच्या ठिरवले अस लोक मला बाईच ते म्हण म म्हण हे म्हण नंतर मला कळलं त्या कोण कोण ला बोलू रहिच
तुमच्या गप्पा
हा आ कॉल माहिती
अ आ
किती मोठे कॉल राहिले ते आज
आता रे का बेल क सुरू बै करा.
रेखा बाईला केलता पण ते गणु अण्णा जायली कुठं फोटो काढायला.
हम्म बाय मिटिंग संपली नाय का अजून.
नाही काही वाटत नाही आहे, आहे बहुतेक ते.
हो का
हम्म
हम्म जाऊ दे.
मामा गेले काय हो दिंडीत?
हाव ग का कायच मळाव गेले काय.
नाही नाही जात.
हो मी
आ त्या
आत्या आहे घरी.
हो का.
असं ऊन पडलं का कडक ते मी जाई निंदाना.
ते पडेना ना ऊन.
मी म्हणलं घरी तर कॉल करून घेऊन पडल्यावर नाही होऊ शकत.
हा मग तु कान इंची पागता. नाही ती मुगली खन बाई मालकचं आण इकडे माय बाटली. हम् म्हणिष हाय काय या गटामध्ये.
पण ते गट शेतीत नाही कार्य याशच्यात आहे.
कारण शेती गटच म्हणडेल मग मी.
ती ती कसं काय ओकली गड्या.
काय ग हे. त्या ताणले ना हो मिटिंगी त्याच्यामुळं नाही म्हणले असंन माणसं.
हमं माणसं मी मग त्याच्यामुळेच तर येई मग. माणसं मीटिंगी फिटंगे गेले का ती येतं ना.
तेस नव्ह.
येवगं जाडग्या पाण्याच आहे म्हण जमरवला बाय शेतात गेल्यावर खर्च बस गला असत की एवढा टाम लोक. राजाजान.
उगच आता काही काम नाही आहे ना.
हम आज त्यायला मी सांगते मक्का सोगाला सांगस लागण त्या अकरा जणी. निंदाला बी अकरा जनी सांगस फोटो. फवारण्या फुवारण्याला तवर
ते औषध वाटून घेतलं ना.
हां. मक्का मक्का समजा इकूसतर बरोबर शंभर गुणवते त्यांची कवा जाया मक्का इकाला जव मोंड्या वाला जाऊसतर बरोबर गुण होत्यात शंभर
मग आपण बी करून घेऊ ना तेचे शंभर गुण झाले त्याला भेटले का मग आपण करून घेऊ
हाव हाव.
तसं तेच सक्सेस झाल्याशी नाही करू
करूस मग आणच कोणते तरी बरूस बाया बी व्यवस्थितच लागात त्याच्यामध्ये मग आज पण ते असं त्या याला भेटण मग आपलं झालं बी सक्सेस. आपल्याला वेटर्सना बऱ्याचशा ठिकाणी पैसे नाही भेटले ना ग बी
हाव ना.
हम्म बरं दोन तीन गाव घेतली.
सोगल गावचे अ बाहेर भेटले वाटतं
फक्त सोबल गावाच्या बघायला भेटली इकडे एक कोणत्या तरी गावाला नाही भेटली म्हण त्यांना.
हां नुसते सोबल गावच्यालाच भेटीले ते ते गट पण लई एकजूट नाही हो पण ती एकजुट होते ना त्या बाया जास्त सोबल गावच्या त्याच्यामूळं होत होतं यायच्या ती एक बाई मीनाबाई कायमचीच नाही.
काहीतरी फायदाचं असन त्याच्यातून येई री ती मग इतकली पैसे देऊ राहिली का?
अरे फुकट रिकाम आहे कोणी!
मंग. आता या सर लोकांला पेमेंट भेटत म्हणून हे बी लोक येत्या जात्या अं
मा
अस राहत ना ते.
काही केल्याशिवाय कस काय भेटन कोणालपण बी पैसे
हम्म आता या बाईयला बी आता एक दोन दोन लाखाची लालूचीत म्हणून हे बी जऊ राहिला, असं राहत ना ती.
हां. तेच होतं मंग ते.
मीना बाई बी काय त्याच्यामध्ये?
मीना बाई तर आता गेली पंढरपूरला आता कोण करून तिच्या वाट्यावर कोण राहीन तर राहू
अरे देवा! ज्या बाया हजर राहणार नाही त्याला काढून टाकणार त्या
हां असंच म्हणे मीना बाई ला काडून टाकतील आमची शांता आत्याला घेतील.
कोणला घेणार आहे म्हणे शांता आत्याला घेणारे?
तेच सासूला आणि अरुणा ताई म्हणे शांता आत्याला घेतील.
हाव का रोहिणी नई चालत!
काय माहिती अ ते म्हणणं आहे रोहिणी ताईला कारे आणि संदीप बोलाय कारे संदीप बोला पाच हजार आणि आपल्याला तर आलेत केवढी
आता भोई
माणसाला बी आता पैसे
ह माणसांनी आलाय कार्याकंड पैसे आपल्याला दोन दोन हजारात आणि एक एक हजारातच खुश आपण
मा
माणसांन किती पण, मग येडे आता रोहिणीच्या रोहिणीला नाही पण नवऱ्या त्यातल आहे त्यातलं घरातलं का असं प्रत्येक जाणला दीन काय ती बी
मग त्या तेला नाही म्हणून त्या दांगुडा खर्च रोहिणीचा आहे, पण मग आईस तिच्या नवऱ्याला कळत नाही.
मग असं काय घरातल्या दोन जण आरू न हिला काय न दोन दोगघ जणाला थोडीच ते घरामध्ये
नाही एकटीस असतेचं ना इथं
मग आरु न रोहिणीच बी चुकतं कारण पाहिजून
कोणाचं तरी एक जणच आहे ना आता संदीप भाऊजा याची काही गरज नाहीयचं ना एक नाही
तिला वाटत असे मग म माझ जावन म्हनाव देल नाही असं
हा
मग एकजणच आहे मला बी केले पाच. संदीप भाऊ ना का बोलां हम्म त्याला करून ठेवत ते
संदीप भाऊ नुसतं फोन चालू करून ठेवते बोलत नाही काही दहा मिनिट
तुमची कवाची बडबड चालू होती मग होऊन गेला कॉल..
स्वाती संदीप काय
ही नाही त्या बचत गटाची काही
नाही ना ते असच ज्याचं बेडवर येत तिचं नाव ति नाव टाकलं त्याच्यावर.
हो का मला तरी ऍड करा पूजा केल्या जात अस ना त्या जागृतीला तर नंबर.
तुला न के जाला तू. हा..
केलं जातं ऍड तू मला मला ऍड केलं जातं.
हॅलो.
ह्यो नंबर तुमच्या भावाचा आहे करा बर ताई.
फोन चालू झाडून घेतलं.